हालो हा कुठून बोलताय.
अ रेंदाळ मधून.
आ नाव काय तुमचं.
माझं नाव सोनम सुतार.
म आवाज बदललाय.
आवाज जरा पाणी बोरच पिलं सहन झाल नाही म्हणून आवाज बदललाय.
कशाला प्यायच ते पाणी.
तहान लागली म्हणून पिलतो ओ दादा.
प्यायच नाही पाणी तहान लागल्यावर बिसलेरी घ्यायची.
बिसलेरीला पैशे नव्हत.
हा हा
म्हणून पिलो मग. मी. मी सध्या घरातच असतोय कुठे जाईत नाही.
हा आणि मग फेरणार ग त्यांच्यात कोण जातय.
त्यात व्हय ते ना शेजारची का काकींची मुलगी जात्या ओ. मी नाही जात का हो.
विचारलं हो.
विचारला होय का तुम्ही जाणार होता का तिथं.
नाही व जरा कॉलेज झालय त्यामुळ नाय आता.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
आता तुमचा धरण भरलय न्हव.
कुणाचं.
तुमचं ते राधानगरी डॅ हे आपोआप उगडतेल ते.
राधनागरी डॅम होय काय माहित नाही हो बातमी का बघितली नाही मी
अहो बघा. बघा कि जरा सत्त्याण्णव टक्के भरले आता आता सगळं फुटणार आहे सगळं टँक बिंक.
कोणत्या बातमीला सांग दाखवा लागलेत हे.
मोबाईलला आलंय बघा इंस्टाग्रामवर.
इंस्टाग्राम वर होय इंस्टा नाही आहे हो माझ इंस्टाग्राम डिलीट केलय अभ्यास करते म्हणून.
हम्म मोठं बोलासा आयुष्यात काय तरी मोठं बोलत जाव काय
अहो बारकच बोललोय मी मोठं कशाला बोलू सांगा दादा.
मोठ आलाय नाही मग.
नाही.. नाही.. मोटु नाही बोलतो.
हा
बारक्या भावन शिकवल नाही मला मोठं बोलायला.
हा.. हा.. ऐक
ये.. पोरांनो, हे... कोण बोलवा लागलाय. कोण बोलवलं... एक मिनट.. का हो दादा हा.. हा... उद्या तारीख आहे जाणार आहे मी, बर.. बर दादांचं जर्किंग कुठे आहे ग ते? वर पोत्यात ठेवलंय.. हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा.. बोला
हॅलो!
हा.. बोला
हॅलो!
हॅलो!.. एक मिनटा
हा
हॅलो!
हॅलो!
हा.. ऐकू याल की नई.
बोला... की
अहो.. तुम्ही बोलाय की दादा, तुम्ही फोन केलाय.
ते नव्ह
हा.. नव्ह
कुठ गेलता ह् नाही?
कुठे जाऊ? नाही ओ.. पावसाळा पडल्या पासून कुठ घरातन बाहेर पडलो नाही बघा.
अ.. शेगावलाा ते कुठ गेला नायस.
अच्छा शेगावला नाही मागच्या वर्षी जाऊन आलो शेगाव ला नाही सॉरी तीन वर्षा आधी जाऊन आलो शेगावला. तिथ मग त्या तिथ आनंद सागर काय बघायला भेटलं नाही. बाकी सगळं ते भंकटलालचा वाडा वगैरे त्यां सगळं बघून आलो आम्ही जाऊन.
बर.. आणि काय?
ह
हम्म
तुम्ही पुण्याला गेलतास नव्ह परवा दिवशी मग काय -काय केलं सां
अग.. इथन गेलो शनवारी
हा
रविवारी सकाळी पोहोचलो.
हा
मग ते काका आणि काकाचं पोरग न्यायला आलंय.
बर
मग गाडीत बसलो आणि गेलो. तरतरी अंघोळ करून घेतलो.
कितीला बसलेला बस मध्ये पोहोचला कितीला?
साडेनऊला बसलेलोस साडे सहा वाजता गेलो पोहोचलो तिथं.
हा.
मग गेलो अंंगोळ बिंगोळ केलो.
हम्म.
आंघुळ केेलो आणि जरा कपडे घ्यायला गेलो पुण्याला.
नविन कपडे आणलायसा.
आणले की मोठे कपडे हा मोठे म्हणुन मोठ्या मार्केटमध्ये गेलतो कपडे आणायला.
मगं कितीला कितीला बसला ओ?
ते चारशे रुपयाला पॅन्ट बसली.
कितीची
स्टेट फीट आख बाराशे नव्याण्णव रुपयाची.
स्वस्थ मध्ये बसली की दादा.
ह आणि शर्ट बसला ते साडेपाचशेचा तीनशे रुपयाला. तीनशे रुपयला.
होय दोनशे रुपयाची बचत झाली की.
हम्म.
हम्म. भारी भारी चान्स मारलासा घ्या नेक्स्ट टाइम घे. हा.
आता आणि एक चार पाच दिवसात यायचं.
का ओ आणि का?
असंच.
पैसे लई येत काय.
व्हय.
हम्म. कुठलं फॅक्टरीत कामाला आहेसा?
फॅक्ट्री मोठी आहे आमची.
नाव सांगा बघु जरा फॅक्टरीच?
अह नाव माहीत नाय ओ फॅक्टरीच.
का?
नाही नावं ठेवाय नाही फॅक्ट्रीला.
बिन नावाची फॅक्टरी आहे व्हय.
व्हय.
हम्म हम्म हम् बर बर बर मग.
काय नाही.
निवांत. तुम्ही ते ह्याला गेलता नव्ह? अ बुधन मुगला गेलता ना.
कवा?
मागच्या वर्षी.
नाय बा नाय नाय.
ह. आणि ते कुठलं तर हे ग किल्ला बघाय गेला होता. कि अंधार होत म्हणून गेलो नाही पुढं. कुठला त्यो? भुदरगड हा भुदर मुख हाय भुदरगड.
हा मग काय झालं?
हा तिथं काय होतं बघा जरा सांगा की आम्ही पण जाणार आहे उद्या परवा. काय काय बघायच तेवढं? सांगा हो.
काय बघाय नाही तोफत हात घातल्या
तोफ तोफ मध्ये भाजली नाही काय तोफ मग?
नाही गार पडल्याल तिथं धुक बीक आलत होय.
वातावरण चांगलं होतं काय?
आं?
हा हा मग.
काही नाय.
निवांत? तुमच्या तुमची बहीण सोन मग तिएक संध्या काय करल्या?
काय माहित नाही ओ.
अरे तुझ्या बहिणीच तुला माहित नाही काय रे हा.
नाही.
आं?
नाही ओ माहीत.
हम्म हम्म हम्म आण दादा
दादा काय माहित नाही दादा गेलाय कुठे?
होय?
हम्.
हा हा हा हा आणि तुमच डेकोरेशन कोण करतय?
हा.
तुमचं डेकोरेशन कोण करतय?
काय?
डेकोरेशन कोण करत तुमच्यात? आमच्यात गणपतीला करायचं होतं ह्या वेळेस.
हा करल की.
होय कुठल्या स्टाईलमध्ये करता येते? तसं मंडपमध्ये आम्हाला हवं होतं बघा.
कसं पाहिज तस होतंय खर तर पेमेंट
पेमेंट तरी किती जपताय दिवसांचं जर पेमेंट
तरी सहा
सहा आणि किती दिवस ठेवणारे ते गणपती पूर्ण म्हणजे गणपती जाऊ पर्यंत काय काय कसं
गणपती जाऊ स्तवर
होय काय सहा हजारात घरातला गणपती जाऊ पर्यंत आणि तुम्ही असं मोठ्या मोठ्या मंडळामध्ये पण करताय काय?
मोठ मंडळात नाही हो आउंदा नाही.
आउंदा नाही.
आणि एक चार-पाच नाहीतर दोन तीन वर्षानंतर
मंडळाचा पण गदा घेणारे काय?
होय?
हा हा हा भारी करतो. म्हणजे मी एक तुमचं स्टेटस बघितलेला. मग चांगला वाटला आम्हाला. हो लावलेला असा हो, मला आलता आणि स्टेटस तुमचा विघ्नहर्ता इव्हेंट म्हणून.
स्टोरी लावतोय इन्स्टावर.
इन्स्टाला नाय म्हणत मी, व्हाट्सअप ला बघितलाय ओ
आम्ही लावत नाही आणि, मी लावत नाही स्वतः मी स्वतः लावत नाही. हा हा हा आमचा दादा लावत असेल, मी लावत नाही.
हा मग दादासाठी तुम्ही लावत नाही का? आ!
अहो तो पाठवल्यावर मग लावणार मी.
मेंशन तुम्हाला, व्हाट्सअप ला मेन्शन करते काय?
नाही ओ इंस्टाल मेंशन मारतोय.
होय हा हा हा भारी चाललंय, तुझं दादा खरं. कॉलेज करत करतोय काय?
आलती आशी. भारीच की, आई बाबांना मदत करतोय तेवढे चांगलं काम करतोय की, तुम्हीच काय करताय की नाही?
आम्ही भी करतोय की.
काय त्याला मदत करतायसा काय डेकोरेशन मध्ये? दोघे मिळून करताय काय? हा हा हा मग काच किती वर्ष झाले, आता करायला लागलायसा.
दोन वर्ष नाही, एक वर्ष झालं.
एक वर्ष झालं होय?
बोला.
हम्म हम्म हम्म मग मागच्या वर्षी कुठे गेलेल्या गणपती झाल्यावर? करू शान.
इचलकरंजी. हुपरी आणि परत तळंदगे.
हा.
असं लांब लांब गेलतो.
हा हा हा.
हम्म.
मग चांगलं इन्कम झालं तुमचं मग.
होय.
बंद झालं घ्या.
हम्म बोला, मग आणि काय? काय नाही बघा.
आमचं पण काय नाही बघा. हॅलो.
हा बोला.
हॅलो!
हॅलो.
हा बोला-
बोला किं मग.
अहो बोलालोय हो जरा घरात कामं करत बोला लागलोय पाच मिनिटं थांबा
आम्ही थांबत नाही बघा
का ओ
नाही आम्हाला वेळ नाही थांबाला
आ
थांबायला वेळ नाही आहे
हा बोला बोला अहो तेच्यात नवीन मालिका लागल्या बघा विसरू नको तू मला बघितलाय का.
आम्ही मालिका बघत नाही
अहो ती छान कोकणी मालिका आहे. चांगली मालिका आहे ती अजून पाच मिनटात दुसऱ्यावर चालू आहे काय बघ.
हा
असाय होय विषय.
दहा मिनट
हा हा हा हा हा हा
उठलय की